लला हा हो चालू झाला ह ल ह
हॅलो
हां
आवाज येतोय
हो येतोय
हम्म बोला
काय करणार आहे मी बसलोय
ओके
हम् खपरते
मी मसाले भात करणार आहे आता
हो का बर बरं बर
मसाले भाताची रेसिपी बनवते
बनवा बनवा म चले बा बनवा
हो
हम्
कसं बनवते सांगू काय थांबाच एक मिनिट सांगते
म पहिल्यांदा काय करायचं आपलं अं तो मोठा तांदूळ असतो कि नाही हॅलो हम तो मो ठा तांदूळ असतो की नाही आपला दावतचा म्हणा किंवा अ म्हणजे एकूण मोकळा भातू ना असा मोठा बिर्याणी राईस भेटतो बघा मार्केट म भेटतो कुठ पण तिथून तो रायसानचा त्याचा ते भिजून भिजत घालून केला तरी चालतो मोकळा होतो आणि भिजत म्हणजे भिजत घालून केला तर चालतो किंवा मग एककळी काढून त्याला ळणीमध्ये होतून घ्यायचा आणि चाळणी मध्ये ओतून घेतलं की नाही की मग त्याचं पाणी सगळ्यांनीथळ द्यायचं तोपर्यंत काय करायचं अ कांदा ून घ्यायच बारीक बारीक
हा
आणि टोमॅटो कापून घ्यायच चवीपुरत्या मिरच्या घ्यायच्या कापूर आणि पनीर बिर्याणी करायची तर पनीर घ्यायचं शंभर ग्रॅम वगैरे अस म्हणजे किती तुम्ही तांदूळ घेतताय त्याच्या प्रमाात घ्यायला लागतं आता मी अर्धा किलो तांदूळाच बाात कर ते म्हणून मी त्याच्यात पावशर हे टाकणार आहे पनीर टाकणार आहे
हा
मम पावशर पनीर पनीर घालायचं तर पनीर मी पहिले घेन आहेत याच्यात तेलामध्ये थोडस अस परतून घेते म्हणजे अजून चांगलं लागत ते तेलात ते परतून घ्यायचं पनीर पण मग आपलं खडा मसाला तेलामध्ये घालायचा मग त्याच्यात कांदा घालायचा मग त्याच्यामध्ये आपली मिरची परत लसूण आणि अदरकची पेस्ट घ्यालायची मास करायचं आणि मग लसूण अद्रकची पेस्ट घालून झाली की नाही कि त्याला चांगलं अस लालसर कलर हि पर्यंत त्याला अस भाजून घ्यायचं मग लाल सरकलरईस तोपर्यंत अस भाजायचं त्याला आणि तोपर्यंत तांदूळ आपण बाजूला ठेवलाय की नाही ते नितळ दईच पाणीच कून घय त्याच्या प्रमाणे हळट टाकायची चवीप्रमाणे ते अ मठ हे मेठ आणि तिखट घालायचं आणि बिर्याणी मसाला कि नाही आहे डायरेक्ट नाही घालायचं दुधात भ भिजत घालायच थोडा वळ दध त भिजवून घातला की अजून चांगलीच चव लागते बघा.
ओके.
मग त्याच्यात भिजत घालायचं थोडा वेळ आणि मग भिजत घात. ल्यावर कि नाही ते मसाला पण टाकायचा. फोडणीमध्ये आणि मग पनीर टाकून द्यायचं.
हम्म.
आणि पनीरला चांगलं परतायचं असं हे होईपर्यंत मसाला त्याला लागला पाहिजे पूर्ण असं.
ओके.
मग परतायचं परतून झालं की नाही कि मग तो तांदूळ असतो की नाही. आपला हे केलेला तो तांदूळ घालायचा त्याच्यात आणि तांदूळ घालून. थोडस त्याला हे एक वाप घऊ द्यायचं. पा घालायच थड थोड घालायच कारण त पहिलेच भिजलेला असतो कि नाही किंवा आपला एक उकळी काढलेला असतो की नाही म्हणून त्याला जास्त. शिजवत नाही बसायचं.
ओके.
मग त्याला एक उकळी काढायची एक शिट्टी काढायची. लगेच शसतो म्हतो एक शिटी काढली की. आणि मग ते झालं बचूतो. चांगला लागतं म्हणजे आपलं नुसत हे पनीर बिर्याणी. कोण कोण त्याच्यात बीन्स वगैरे पण टाकतात.
हो हो.
बीन्स पण टाकतात हम्म मग असा करायचा. ् चांल होतं बात मी केलंय असं.
ओके अरबर.
तुम्ही काय कसं करताय.
आम्ही काय करतो येत नाही आम्हाला.
असं करायचं कधी तर करून बघायचं आईला वगैरे. हाव घालून बघायचा आपल्या हातचा
हो.
ह आपल्याच की नाही आपण स्वतः करून जेव्हा खाऊ घालतो ना पुढच्या माणसाला
हां
तेव्हा आपल्याला पण आनंद भेटतो आणि कोणाला तर आयतं खायला भेटल्याच आनंद भेटतो.
हो
हम्म
हो बरं ते.
आनंद खूप मोठा असतो आणि आपण कोणाला करून घालतो पुढचा व खुश होतो घेण्याचा पण आनंदला मोठा असतो. हम्म म्हणून तस करायचं आवर्जून करायचं तसं
हो हो.
हम्म असं करायचं बघा.
हो.
म्ह समजली रेसिपी.
हो समजली रेसिपी.
हा ना करा तुम्हाला काही येतं.
मला काहीच येत नाही.
बर आता असं करून बघा हम्म. चांगले होते चांगलं लागते पण
हो
आपलं करायचं काहीत मग हम्म कधीतरी करायचं घरातल्या माणसांना खाऊ घालायचं
हो
हम्म अस होते म् करात आता कधी करता तेव्हा करा ठीक आहे हो झालंय हो हो ठीक